हा नमस्कार भाऊ.
नमस्कार काय चाललंय?
काही नाही निवांता हाय तुम्ही कसं आहात?
मजेत आपलं काय चाललं आणि‌ पाऊस कसा आहे?
काय सध्या पाऊस नाही काय नाही पावसाचे खूप हाल चालू आहे सध्या‌.
हो का मग वातावरणही गरम असेल.
वातावरण हे गरम झालेले आहे आता जवळपास म्हणजे पंधरा ते वीस दिवसापासून पाऊस नाही आहे.
हो का बाकी
सगळ्या माला वगैरे सुकताय
हा हा
मला सध्या पाण्याची गरज आहे पण नेमक पाणीच नाही सध्या
हा
तुमच्याकडे
आमच्याकडें वातावरण खराब आहे आमच्याकडे काही पाणी नाही पाऊस नाही. झाले पंधरा दिवस एक एक दिवस पाण्याची वाट पाहत आहे आम्ही काय करता पाणीच नाही.
आमच हितेच चालू आहे पण आजून बाकी शहरामध्ये पडताय असं ऐकलं ऐकलंय मी
हो ते पंजाब डग वगैरे यांचा चांगलाच अंदाज दिलाय त्यानी दोन चार दिवसात पडतोय म्हणला पाणी
काल हिंगोली शहरामध्ये पडलाय वाटतं पाऊस
हो का. बर होय कसा पडला म्हणजे नॉर्मल पडला की जास्त पडला
जास्त पडला चांगला पडला म्हणे
अरे वा वा आनंदाची गोष्ट आहे ओ
हम्म पावसाशिवाय काय खरं नाही नाय
हो तेच तर पाऊस पाणी हा वारे उल्टे चाले ओ सध्या वाऱा आहे वाऱ्याची दिशाच उलटी आहे सध्या
ते तर आहेच.
हो काय करतात त्याला काय ऑप्शन नाही आपल्याकडे
ते आपल्या हातात नाही सध्या.
हो मग बाकी काय चालू आहे तुमचं
काही सध्या आहे कॉलेजला वगैरे कॉलेज लाईफ चालू सध्या पेपर वगैरे चालू आहे.
हो पेपरच काय आपल्या पेपरला काय आवगड आहे डी बा टू युनिव्हर्सिटीच.
युनिवर्सिटीचे म्हणजे पूर्ण युनिवर्सिटी भंगार झालेेली होती आता.
हो रिजर्ट लाग णा काही लाग णा
वेळेवर रिजर्ट नाय वेळेवर ऑप्शन फॉर्म नाय हॉल टिकीट वेळेवर नाही टाइम टेबल टाईमावरती चेंज होतो. खूप लपडे झाले युनिवर्सिटीचे.
हो हो
मग तिथून सोडल तिनं. बाकीच्या युनिव्हर्सिटीच बं आहे पण मग ही युनव्हर्सटीच बंगल झाली आहे सध्या
हो हो काय करत आता ऑप्शन नाही त्याकड आपलेले पैशामु काही गोष्टी करता आहे ना
हा ते तर आहे आता प्रत्येक गोष्टीला पैसा इम्पॉर्टंट आहे त्या तर
पैसा मनी इज इंपाँरटेन्ट टईम इज इंपाँरटेन्ट म्हणतात ब़घ पैशाची इम्पॉर्टंट आहे
ते तर हाय पैशाशिवाय कोणतीच गोष्ट शक्य नाही
हो ना मुश्कल आहे हो दवाखान्यात ही पैसा बोलतो कामालाही पैसाच लागतो
कोणती गोट गोष्ट करायची म्हणल कि पैसाच लागतो.
ते हाय मग बाकी
बर बाकी या चालू आमचा ट टाईम वळे असाच टाइम प चालू आहे रिकमा बसा नसत काय पेपर ला जा या थोडा अभ्यास करा पुन्हा म मोबाईल पहा जा या अस कॉलेज जा एक घंटा कॉलेज ला टाइमपस करा
बरं आहे तुमचं तेिथे चालू आहे
बंगलया रूमला पार गरमातई हन हे नाही रूमला व्हेंटिलेशन नाही
वातावरण थोडं ऊन पडताय वातावरणात ऊन पडतय त्याच्यामुळे थोड गरमी होते
हो
थोडा पाऊस पडला की मग थोडा थंड हवा राहील आता येण्यास सुरुवात झाली होती तू कठं मोठं येत होतं पण मग ते आता बंद झालं ना
हो त्याला काय कर ऑप्शन नाही हो काही दुसरा पेपर तर असं वाटतय किती पॅनल पडतय का न यावेेळेस
थोडा अभ्यासाकडे लक्ष द्याल तुम्ही
हो ना काय करता हो नवीन सब्जेक्ट आहे सॉम टम त्याला हे नाहीत प्रिवियस इयर पेपरच नाहीत आमच्याकडे म्हणजे तो एक विषय आहे प्रिवेशर आणि पेपर कसा येईल काय चार जीबी ट अलग देतय युनिव्हर्सिटीच्या हिशोबाने देता येत नाही चारजीपीला त्याच्याकडे प्रिविस शअर पेपर असले तर
आपली जी सिलेबस कॉपी आहे ती चारजपटील सेंड करून बरोबर द देतात ते
चार जी पीटी चालकच नोट असतात त्या नोटस वापरून प्रॉब्लेम क्रिएट होतात तो म्हणजे असेच पॉईंट टू पॉईंट लिहता आहेत नाही असं फेकता येत नाही पेपरमध्येध किंवा लें लिहिता येत नाही मग मज कस ल यावं लागतं
मराठी भाषेमध्ये त्याला समजून घ्या नंतर मग आपल्या मग विचारात त्याला मांडा हम्म
हो ते तर करतोच हो आम्ही पण मग चारजी जा अस नॉर्मल नॉर्मल पॉइंट पॉईंट पॉईंट देता मग त्या कारणानं
हम् ह
इश होतो की बाकी काही
त्याच्यामध्ये तुम्ही हे बाग आणतायला लागलस तर पहिले. ह. चार जी पी ठेवून तुमची मेन पॉईंट काढा त्याच्यावरतून मग त्याला ते त्याच्याबद्दल माहिती घ्या.
हो हो.
ते अ याच्यानुसारखेला जाऊ शकत.
ते चार जीबीटीचे पॉइंट एकदम असे अ पॉइंट अस. साधण ते डिटेल मध्ये दिलं तर खूप लॉंग देत नाहीत. एेत हताात. चारट जीबी टी कसं देत की होल सिलेबस देत जसं आता तुम्हाला कसं फहिलेच्या दोन चार वर्षाचे पेपर आहेत युनिव्हर्सिटी चपरी विष तर ते नवीन नवीन जसे आमचे सब्जेक्ट आहेत त्याला पेपरच नाहीत नवीन ब्रांच आहेत.
आमचही तस झालंय हो आमचाही नवीनच सब्जेक्ट काय सब्जेक्ट फर्स्ट टाम पेपर त्यांचे जे मागच्या वेळेसचे जे मशीन लर्निंगला मशीन लर्निंगला जे मागच्या वर्षी मुलं होते त्यांचे सब्जेक्ट वेगळे आम्हाला वेगळे. त्यांना जी सब्जेक्ट होती त्याच्यामध्ये काही टॉपिक आमचे आहेत काही दुसऱ्याच आहेत आम्हाला
हो.
ते टॉपिकप झालेलं नाही काही वेळेस. युनिट वगैरे चेंज झाले सगळे असं.
हो तेच तर विषय आहे ना बाकी काय आता कॉलेजचा सगळं बघावं लागतंय कॉलेजच असाइनमेंट कॉलेज वर आता आमचे पेपर चालूत आहे एका सब्जेक्टच सबमिशन मध्ये प्रॉब्लेम क्रिएट केले. त्याचं म्हणणं आहे की शिटा आता पुन्हा दुरुस्त करून मला द्या. आता पेपर द्यायचे की त्या शिटा दुरुस्त करून द्यायच्या त्या सरांना हेच सांगत. तुम्ही किती्या अवघडा आहे कुथ्या कॉलेज आहे.
नंतर दिले चालणार नाही गाना.
तो नाही म्हणतो आठ तास द्या म्हणतो चार दिवसाच्या आ आता पेपरचा अभ्यास करा. कि्या शीटा काढा श एक शीट काढायला तीन ते चार तासा लागतात. विचार करा आ तुम्ही?
तर काय एक दोन दिवस नाईट डे जागून करून टाका काय अडचणी
ह आता काय ते टीचर पुुढे डोकं चचाल ना. पोर तर सगळेच. तंग येईल पहिलेच त्याला तंग आलतेता कारण की हर प्रॅक् प्र्येकाला अटेंडन्स शीट वर सईज पाहिजे हेच. पाहिजे तुमच्याकडे किपच पाहिजे. तुमचं आयडी कार्डच पाहिजे तवा्हाच अटेंडन्स लावणार. शीटर साईन नसली ती सबमिशनलाग रा्य धरणार नाही असं तस. इतके नियम लावलेता. ते नियम ऐकूनच पोर डोक्यावर हे कराय बाकी पण वर्क राहताना हो कॉलेज वून कॉलेज ला. एकच थोडी सब्जेक्ट आहे सात ते आठ सब्जेक्ट आहे कसास. करायचा तुला त्याच सब्जेक्ट ला एवढा टाइम नाहीचाात.
ते हाय आता सध्याची तीच परिस्थिती झालेली.
बाकीचा नाही वेळ द्यावा लागतो कि
हा ते तर आहेच.
काय करतात आता बाकीच्यांना वेळ जाणं गरजेच आहे की आपल्याला
सगळ्या सब्जेक्ट ला वेळ दिल्याशि पेपर कसा निघेल पेपर तरी पास झाला पाहिजे ना आपण सगळ्या सब्जेक्टला वेळ द्यावाच लागेल ना.
आणि त्या एक युनि सिटीत नाव सी. जी. पी. ये. येत नाही, काय करावं त्याला.
ह्या पावसाळच्या दिवसामध्ये लोक, बाहेर पर्यटन स्थळ फिरायला जात आहे. आणि आपण बसलो पेपर देत.
काय करता आता, तिची युनिव्हर्सिटीची होत्या, आणि त्याच्यात पोर
पोरं काय करणार आहे हो, त्यांनी टाइम टेबल मे च्या एंडिंगचा होता, आणि आता चालू ये जुलै.
प्रॉब्लेम युनिव्हर्सिटीचा आहे, ते मुलांना मुलांना काही बोलून, काहीच म्हणजे, फायदा नाही ना.
काय करता आता, प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे, आता आपल्याला सहन करावं लागत हो. इथ काय विद्यार्थी काय करणार.
हम्म! ते तर आहेच.
मग काय करता, आता तुम्हीच सांगा, तुमचा काय आता तुम्हीच विचार करा की, किती बावीस तारखेस एक तारखेला गेला, त्या विद्यार्थ्यांना सुट्ट्या कधी घ्यायच्या घरी कधी जायचं हो, आणि दहा तारखेला, आठ नऊ तारखे क चाल होतय, का येड समजायेला का कॉले समजाईल मुलांना
आठ नऊ ला एवढ्या लवकर चालू करतात तुमचं कॉलेज?
हो आठ नऊ ला चालू होतय.
ह, थर्ड इयर, टी. वाय चे एम. डी. एम चे स सब्जेक्ट चूज करा म्हणायले. अजून पेपर संपलेच नाहीत सेकंड इयरचे, तो पोरगा टी टीवायला, तेजीच क्रेडिट भरता नाही भरत त्यांना काहीच घेण देणं नाही, त्यांनी नुसती कॉलेजची फीज भरा. लगेच ऍडमिशन करा म्हणायली, आता कुठून करणार आहे, अजून पैसे नाही काही नाही. स्कॉलरशिप पडना झाली, कॉलेजची काही नाही, काय करता आत्ता.
येईल आता काय करता थोडंफार, ऍडजस्ट तर करावं लागल आपल्याला.
हो कि नाही.
ते तर आहेच.
आता काय करता, त्याला ऑप्शन नाही हो, आता बघा की, तुम्हीच साधारण गोष्ट बघा आता आम्हाला, एन. पी. टी. एल बळजबरी जॉईन करा म्हणायली एन. पी. टी. एल ला एक हजार जाता हो, पुन्हा एन. पी. टी. एल द्या. ते एन. पी. टी. एल चा सेंटर पुन्हा प्रवेश पत्र, त्या सेंटरला जाणं येणं आणि हे होऊनही आपण पास होऊ, की फेल होऊ, याची आयडिया नाहीता.
ते तर आहेच.
आता काय करता?
बर चालतय मग.
हो चालतय चालतय.